हा नमस्कार ताई
हा नमस्कार एक मिनिट वेट करा बहिनी कॉलल मी तुम्हाला हा बोलत आहे
हा बोल कश आहात तुम्ही मी मजेत आहात तुम्ही कशा आाताई
मी पण मस्त आहे मजेत आहे काय म्हणता कसं चालते वातावरण वगैरे तुमच्याकडे
आमच्याकडे वातावरण ऊन असत कधी हवा असते कधी सावली असते
हो का पाऊस नाही ना सुरू झाला अजून
पाऊस नाही आमच्याकडे सुरू झाला फक्त एक दिवस आलंता आठ दहा दिवसापूर्वी आता नाही आलाय तुमच्याकडे आहेत का पाऊस
आमच्याकडे अनळा पण आहे पण पावसाचं वातावरण होतं पण पाऊस नाही पडत
होर हम्म
तेच तुमच आपल्याकडे सुरु झाला का तिकडे
आम नाही पाऊस नाही अजून सुरू झाला आपल्याकडे
हो त्याच्यामुळे गर्मी जास्त आहे ना अण
हो खूप उष्णता वाढलेली
हो या नाही अजून आमच्याकडे पण तसच वातावरण नाव रोजच होतं पण पाऊस नाही पडत कडक होऊन पडते आणि त्याच्यामुळे जास्त गरम होत अजून तेच नाही
पण वाढता ना
हो प ह्या लोकांना काही काहीना त्रास होतो ना
हम हो गरमीच आणि काही ना काही ना हाडांचा आबाळ वगैरे आलं की हाडांचा पण प्रॉब्लेमचा त्रास होतो ना हाडे पण खूप दुखतात ना सांधेवाताचा प्रकार असतो
ते तर आहेच अछ नाही वातावरणाच आता आधी सारखं नाही रे आधी कस णार वाळा पावसाळा ते मग तीन चार महिन्याचे ऋतू असायचे आता ते पुढे पुढे जात या तर मागच्या बघा दिवाळीत सुद्धा पाऊस होता
आणि मागच्या वर्षी तर जाणवलंच नाही कि हा उन्हाळा आहे म्हणून पूर्ण पावसाळाच वाटला मागच्या वर्षी पाच सहा महिने पाऊस होता
बघान
या वर्षी तस नाही या वर्षी फार उष्णता जाणवली ऊन खूप कडक खूप कडाकण होता आपल्याकडे
आणि जेव्हा नको तेव्हा भरपूर पाऊस पडला आणि आता पडायला पाहिजे तर आता
हो आणि त्यात असं झालं म्हणजे पाऊस आहे आणि वेळ पडतो आणि शेतकरी पण खूप हे होऊन जातात ना
खूप नुकसान आहे कांद्याच तर खूपच नुकसान झालं मका काढून ठेवली लोकांनी ते पूर्ण म त्याला कोम आले कांद्या पूर्ण खराब होऊन गेला कांदा एक तर जेव्हा होतो पक होतं तेव्हा कांद्याला भाव नसत तो आणि नंतर ह राहू दिला तर पावसामुळे नुकसान होतं पिकाचं
हो
परत द्राक्ष बागा वगैरे त्यांचं पण खूप हे मध्यंतरी वादळ आलं तर त्याचं पण खूप नुकसान झालं
अ शेतातील वाल पण खराब होऊन गेलेत ना? ऐनवेळी पाऊस लवकर सुरू झाला ना? त्याच्यामुळे.
हा- त्याच्यावर रोग- पण पडतो ना मग पिकावर.
आणि पीक पण असं म्हणजे व्यवस्थित पाहिजे तसं भेट- येत नाही.
हो -अवघड आहे अहो. श- तिचं तर खूपच अवघड झालंय आता. म्हणजे एक तर- सर्व व्यवस्थित झालं तर, एकतर शेताला, शेतमालाला भाव मिळत नाही- आणि -ते- नाही झालं- पीक चांगलं राहिलं तर पाऊस ऐन वेळी पडून आणि ते नुकसान एकतर होतं.
आणि -आणि शेतकऱ्याचच याच्यामध्ये जास्त नुकसान होऊन जातं. दुसरं कोणाचच काही जात नाही.
काहीच नाही होत अहो. एक सरकारने या बाबतीत थोडस घ्यायला पाहिजे दक्षता की शेतकऱ्यांच्या बाबतीत. पण म पावसात- आता निसर्गाचही काही करू शकत नाही ना त्या पुुढे आपण-
आपण- हे सरकार तरी काय करणार आहे? का निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही ना असं? हम् -पाऊस आणि ये- ऐन वेळी येऊ शकतो, त्या- त्यामध्ये पीक कधी चांगलं येत, कधी खराब होऊन जात.
बाकी सुट्टी मध्ये वगैरे कुठे गेले होते फिरायला
आम्ही सुट्टीमध्ये मामाच्या गावी गेलो होतो फिरायला. हम्म. तुम्ही कुठ - कुठे गेला? तर बाहेर नाही फिरायला-
आम्ही ह्या सुट्टीत तर नाही अजून कुठेच अं काहीही केलं कारण पाऊ- सळा, उन्हाळा त्याच्यामुळे मग- थोडं मिक्स वातावरण असल्यामुळे- काही नाही या सुट्टीत. आता चाललंय पावसाळा आहे तर म थोडस जावं आठ दहा दिवसांच- साठी- बाकी अधिक मास कसा झाला? तुमचा?
अधिक मास छान झाला. तुमचा कसा झाला?
आमचा नाही झाला. आम्हाला सुट्टी नाही भेटली, आता महिना तर संपला अधिक मासचा.
आजच शेवट होता ना? अधिक मासचा. हम् हम्.
मग- पण छान होत ह्या वर्षी खूप- लोकांनी सजावट केलेली, मु मुलगी जावयाच्या स्वागताला, भाच्याच्या स्वागताला. ह. आणि- कि- ती व्हिडिओ रीलस बनवले लोकांनी
हम्म
आणि ते मुळात म्हणजे एक अजून नवीन प्रथा दोन वर्षा म्हणजे एक दोन मागच्या वर्षांपासून जी सुरू झाली. म्हणजे आईची ओटी भर णे
हो पहिले नव्हते आता आता म्हणजे ह्या दोन वर्षालाच म्हणजे मागच्याच अधिक मासाच्या वेस सुरू झाली ना आईची ओटी भर नाही पहिले नव्हते
आता सुरू झालीय पण छान आहे ना एक म्हणजे ती प्रथा काय असू दे कुणी पण काढलेली असू दे पण त्या मागच ते एक हे छान आहे की त्या आपल्याला पण आईच म्हणजे काही तरी तिच्यासाठी कराव ते
हो आई साठी आईने आपल्यासाठी की भरपूर केलेलं असतं पण आपण आई साठी काहीतरी केलं पाहिजे.
म्हणजे असं आपण कधीच असं ठरवून करत नाही ना की आपल्या आईसाठी आपण अस स करायला पाहिजे किंवा तिच्यासाठी काहीतरी घ्यायला अस तर होत म्हणजे कधीतरी ती आपल्याकडे आली आपल्याला तर ती नेहमीच घेत ते पण हा एक असा तिला मान सन्मान देण्याचा एक दिवस अस म्हट दिलं तरी चालत ना. त्यानमित्ताने तिचं म्हणजे त आणि तिला पण छान वाटत असेल की हा काहीतरी कुठेतरी तिला पण एक हे दिलं जात मान दिला जातो ओटी भरण आईची ओटी भरणं म्हणजे किती
हम्म
आनंदच असतो तो एक
खूप आनंद असतो ही ही संकल्पना खूप छान आहे. त्यांनी पण तयार केली छान तयार केली त्यांनी पण बाकी गोष्टी आवो पण हे हे अ अ बघा ना आता कपडे वगैरे अधिक मास मध्ये ह्या इथपर्यंत ठीक आहेत पण लोकांनी बघा चांदी सोनं पितळाच्या वस्त स्तू म्हणजे हे एवढ सगळ अ त ते करतात पण एकाने केलं ठीक आहे पण ज्यांची परिस स्थिती असते ते सगळं करतात पण ज्यांची परिस्थिती नाही किंवा कुणाला असं वाटतं ना की समोर त्याने केलं अरे आपण आत आपण तर म्हणजे आपली परिस्थिती नाही आपण तर एवढं नाही करू शकत पण प्रत्येकाला वाटत की आपण करायला पाहिजे अस हे ना.
हो प आणि आता म्हणजे प्रत्येक असं नाही परिस्थिती नाही. आता प्रत्येक जण सुरुवातीला असंच करतय. आता का प्रत्येक महिलांना पण असंच वाटतं की आपण केलं पाहिजे काहीतरी. नवीन वेगवेेगळं आता भरपूर प्रत्येकांना आवड झालेली तयार. त्याच्यामध्ये
हो ना पण ज्याची परिस्थिती आहे त्याच्यासाठी खूप चांगल आहे अहो पण ज्याची नाही त्याच्यासाठी किती ना वाईट आहे.
तो क तो थोडं फार का होई ना करतोच ना काही ना काहीतरी. हे करून कस शेतकरी बघा काही काही काही काही शेत करेन मध्ये खूप उतपन्न असतं. काहीं मध्ये काहीच नसतं. पण तरी तो जी जीव हे जीव तोडून तो करतोच ना शेतीमध्ये पण माल हे करतो पिकवतो. आणि परत भरपूर असं म्हणजे त्याच्या त्याला योग्य नाही वाटत का पण एवढं हे करतोय ना
हो म्हणजे कि समोरच्याने एवढं केल तर आपण एवढ तरी करायला पाहिजे. अस एक लोकांनी आणि मुळात म्हणजे ना हे लोकांनी ऑनलाईन स्टेटस ठेऊन किंवा अस त्याच्यामुळे लोक लोक जास्त प्रदर्शन करता आहेत. ह्या गोष्टीत
हो आणि ते कसं एक गरीब असो वा श्रीमंत असो दोघांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे या गोष्टीबाबत.
हा तेच ना. बाकी तुम्हाला काय आवडतं काय काय म्हणजे कला आवडते तुम्हाला करायला.
मला ब्लाऊज व शिवायला आवडत. आणि म्हणजे भरपूर मला आव जे घरातले काम वगैरे तर ते रेगुलरच अस तापली मी ब्लाऊज शिवते आणि छोट्या बाळांनाच पण सांभाळायचं हेच औरा आवरी
बाळ म्हणजे अ काय म्हणतात त्याला ते हम्म ते लहान मुलांना सांभाळतात का तुम्ही.
नाही म्हणजे असं हा ल आस म्हणजे असलं शेजारी तर दिलं कोणी तर सांभाळते.
हा हा अ काय म्हणत हो त्याला नाही छान नाही ना का म्हणजे संकल्पना खूप छान आहे ही
हम्म त्यां वेळ नसतो स्वतःच्या मुलाना सांभाळायला आणि असा टाइम पण नसतो
नाही छान आहे ते काय लहान मुलांचं काय आपल्या आपल्या मुलांसोबत ते पण थांभाळले जातात हम्म ते तर आहेच चांगली गोष्ट आहे आणि ब्लाऊज तुम्ही क्लास केलेला का
केलेला ब्लाऊज वगैरे शिवते.
डिझाइनिंग वगैरे -
डिझानिंग वगैरे आ - आता सध्या बंद केलेले आहेत क-अ-ते-ब-तब्येत बरी नसल्यामुळे.
हो का.. बरं बरं.
तुम्ही काय करता अजून. तुम्हाला कसली आवड आहे?
मला... अमी- तर अ... म्हणजे अ... आधी कॉलेजला टीचर होते. तर अ... मी अ.. अ आता ताई कॉल कट करते आणि मी तुम्हाला करते. माझा उचला तुम्ही...... लगेच करू ना?
लगेच करा...